हॅलो! हॅलो ह हा हा आले बाहेर आले बोल काय करा आलेस.
काय नाही बसलय तो काय करायला.
म पण बसदो. जेवलीस आम. जेवलय.
आता एवढ वेळ न का
होय घरात वेळ झाला गण
हता स्पेशल केत कालावलेलो.
नाही नाही साधच होतं.
हा. मग चहा कधी फि सात आ वाज
होय सात वाजता.
एक्सपायरी होतीची तेचे. बाहेर चाकीे तू.
काही नाही.
का.
मंदिरला त आहे कायो.
अ कुठे.
रामलिंगला आणि जहाद मंदिर बाहुबलीचं.
कसं आहे तिकडं म्हणजे काय आहे नेमकं.
रामलिंगला काय महादेवाचं मंदिर आहे खाली. आणि तिथं वर म्हणजे डोंगरावर. बर आहे अ तिथ ब आहे हम्
वेगवेगळ्या श चितल म्हणजे वरच्या डोंगरात आणि मंदिरात वेगवेगळे परत. त डोंगर आहे डोंगरावरन सगळं म्हणजे खाली असं सगळं कोल्हापूर दिसतय.
हा हा.
हम्म. आणि दिवसभर जायचं त तर आपण जेवण वगैरे घेऊन जाऊया घरात. हा हा मग तिथं दुपारी जेऊया आणि आ मग चार पाच वाज परत हेला‌ जाऊया बाहुबलीला.
हम्म चालतय. कधी जायचं उद्या मग सकाळी?
सकाळी जाऊया कि दहा, अकरा वाजता.
बर, बर.
हा.
मग मी येतो तिकडं लवकरच.
हा. तुझ्या भावाला आणि बहिणीला बी घेऊन या.
हा, हा. म्हणजे कुठे येऊ सांग मला एक ठिकाण.
इथं ये की आमच्या आतीच्या घरात ये.
बर, बर.
हा आणि मग त्यानंतर मग बाहुबलीला जाऊयात. तिथ जैनानचं कनई मंदिर आहे. जहाज मंदिर आहे. म्हणजे असं जहाज बांधलंय मोठ्ठं.
हा.
आणि तिथं मंदिर हाय त्या जहाजामध्ये.
हा, हा.
हम्म. तिथं जाऊया त्याच्या आत पण म्हणजे बघण्यासारखं लई काय काय हाय, छान आहे तिथं पण.
हा, हा.
हम्म. आणि तिथलं पण आजूबाजूचा परिसर निसर्ग तिथं पण छान आहे. होय मी आलोय की. आम्ही आणि परत चाललोय ग उद्या मग मी म्हंटलं तू पण ये. हम्म. मग जाऊया उद्या आपण.
बर, बर.
हम्म. मग तुम्ही तीघजण या सकाळी लवकर जरा.
बर, बर.
हा, मग काय आणि? काय नाही बघ निवांत. जरा आत्तीकडं आलतो ग सुट्टीला. हॅलो.
हॅलो.
हा, बोल की.
हा, बोल.
आत्तीकडं आलतो ग मी सुट्टीला जरा.
हा, हा.
मग आता इथंन झालं की मग परत आमच्या दुसऱ्या आत्तीकडं जाणार आहे.
हा, हा.
हम्म. आ?
तुला किती आत्ती हाईत?
मला चार आत्या हाईत. चार हाईत त्यातली एक वारल्या.
हा, हा.
हम्म. भक्ती हाय ग. हा. आणि मग काय?
काय नाही बाई. बर‌ मग जाऊया उद्या येतो मी.
चालतंय.
आ?
चालतय जाऊया मग काय करून आणते सुध्या तू
मी काय करू नान चपाती ते तसच नवा
हा. आम्ही आम्ही चपाती आम्ही घेतो आम्ही त्या पत्याने मुगाची उसळ त्यांनी घेतो आणि तो खिचडी खिचडी करून खिचडी भात हम्म एप काटला.
येतं येतं.
हम्म कसं करते असतू बिचरी बात.
मी ह खिचडी
बरं मी माझ्या बद्दल सांगल तसं करुून
हा अग काय?
मी माझी पद्धत सांगतो तशी करून म हा.
बरं बर.
हम् अ हे. बू मिरची कांदा टमॅटो वटाणा सगळ आहेा त्या घरी
हाय हाय.
हा ते सगळं घे आणि असा लांद चिर. बारीक एकदम म्हणजे पत्त
ह.
आणि चिरून झाल्यावर हे कुकर घे कुकर मध्ये जरा असं. तेल टाक तेलामध्ये जिरं टाक जरा आणि जिऱ्यामध्ये ते म्हणजे तेरामध्ये ज सवळ तू चिरलेलं जे आहे ना. ते सगळ त्यात टाकायचं आणि भाजून घ्यायचं.
हम्.
आणि भाजून झाल्यावर माग हळद चटणी मीठ परत भाताचा जर मसाला असेल कुठला तरी तव किंवा गरम मसाला घाल.
ह ह.
आणि ते घालून जरं परत त्याला ते जे घय ना त्या भाज्या सगळ्या वाकवून घे.
हम.
आणि मग फोन झाल्यावर मग आपलं तांदूळ असतय ना.
हो.
ते म्हणजे कुठला पण धांदूळ घेतली सग चालतय साध म्हणजे रेशन असलं तरी चालत. आपलं विकत असल्या वैरे पण चालते.
ह.
हम् मग ते जरा असं त्यात म्हणजे धुऊून घ्यायचं पहिला तांबे दोन तीन वेळा
आणि मग त्यात टाकायचं आणि मग टाकलीस कि ते सगळं परत परतून घ्यायचं. आणि मग परत म्हणजे जेवढं पाणी म्हणजे आपल्याला करते की केवढं तांदळाला केवढं पाणी पाहिजे.
हम.
ते घालायच आणि एक श चार पाच शि्ट्या लिऊन घ्यायचा.
ह.
तसं करून म्हणजे त्या सग आमटी वगैरे काही लागत नाही ग म तेवढा भात करणष्टी झालं
हा
हम
हम् मग काय नाही मग चहा तेच झाला काय नाही
आं
चहा दिन झाला काय नाही
जहाज पन झालाण तर आज एका लग्नासाठी घेेतेल ग
वय कणाच लग्नाला गेल
ते एक पलीकडच्या गल्लीतलं एक लग्न होतं ना तिथं आमंत्रण होत आम्हाला
मग सगळेजन गेल ना
होय फुल घराला आमच्या हे होत आमंत्रण म्हणजे रिसेप हे ते पूजा नसता काय ते झाल्यावरती ते होत ते
वय
हम
जावनाम
होय जाऊन जेऊन मस्तपथे आलो
काय रता जेवनमा
जेवण पुरी कुर्मा परत हे मसाले भात ाळचम टी फ्रुटखंड पापड मसाले भात होता
भरपूर काय काय होतं ते
होय आणि जेवण तर इतकं छान झालेलं ना खूपच नसतं
नवरा नवरी पण छान होते
नवरा पण काान आहे नवर पण का
घाण आहे
एवढी छान नाही म्हणजे तशी बऱ्यापैकी आहे
हा हा म्हणजे असं छान दिसत नाहीत काय
म्हणजे जरा असं वेळाने लग्न झालंय की त्यामुळे मग तरसे वेगळे दिसतात दोघप
म्हणजे वय झालेय का
हा वय झाले
असं तेीजच्या पुडत आहे
होय वीस म
तेस ते तेज ते तेसच म्हणला बा ह् आणि नवरी पण तशीच आहे मग
हो नवरीचं पण वयतीं नवराचं
हम् म्हणजे एक म लागण झालं म्हण तस दिसतय ग
हो
हा काय चालूवालं सांनी
काय नाही ब तू काय करायला तुम्ही एवढ्या वेळाानने दररोजच एवढ्या वेळाानने जेवताय
नाही बाई
ब
रोज आमच्यात ल उकर असतोय म रात्रीकडे आलोय ना मग त्यांच्यात जरा सगळं लेटणार असते
ह
हम्म.
आणि म..
नंतर आमच्यात लावकर असते बाई आम्ही आता आहेन
आं.
चहा वगैरे पिऊन सगळ घर आवरतोय.
हम्म.
हम्म ते तर आता झोपले सगळे.
आत्ताच जेवुण आत्ता झोपलीेत?
हा.
आणि मग आता उटणार किती लाग?
उठना साडेसहा, सात वाजता.
जरा असं लवकरच झालय सगळ त्यांच.
हो.
रात्री आठला चहा प्यायच आणि बाराला जेवायचं काय?
होय आता सातला आम्ही चहा करून पितोय मग अ नऊ साडेनऊला स्वयपाकाला घालतात आणि मग अकरा वाजता जवतोय माग आम्ही.
होय.
झोपायला आम्हाला साहे बरा, एक वाजता.
मग काय अकराला जेवल्यावर जेवायला अकराला बसणार तुम्ही मग तर साडे अकरा पावणे वरापर्यंत जेवण होणार मग तुम्ही झोपणार.
सगळ लेट असतेग बाळा.
हम्म.
हम्म.
आणि काय मग?
आणि काय नाही बघ. चालतय मग उद्या जरास लवकर आवरुन येऊ.
बर येते, येते.
हा आठवणीणी सकाळी
नाही, नाही येतो की. एक दहा पर्यंत येतो म्हणजे साडेनऊ पर्यंत येतो.
चालतेय या.
बर ठेऊ काय?
हा..